आवाज.
हो आला आला बोला.
काय चालू आहे.
काही नाही एक एक एक एक कम्प्लीट करतोय.
काम झाली का सगळी.
आवरलं. हम्म हम्म. तेच ना आता आला एक मेंबर एक झोपलाय. स्कूलचा अपडेट दे ग स्कूलच स्कूलच अपडेट गुड गर्ल गुड गर्ल स्कूल अपडेट देन चालुय. जा कपडे बदल. मी तुला देईल नंतर स्वतःच गुड गर्ल काय म्हणते बाकी.
पाऊस आहे का ग तिकडं.
नाही नाही अजिबात नाही.
इथे बघ शनिवार पासून पाऊसच पाऊस आहे.
आमच्याकडे काही नाही ग बाई पाठवून दे बर होईल. माझ्या मुलीचा छत्री घेण्याचा फायदा तरी होईल.
जा म्हटलंय पावसाला आता काय माहिती काय ऐकते कधी जाईल.
अगं बाई आम्हाला नुसतं टेन्शन आलेलं आहे उगी छत्री घेतली तू मला छत्री घेत. माझा पाऊस जेणं बंद झालेला आहे हम्म असं का? ह मला वापरता येत नाही. आणि मग मग् मी घेऊन गेली आणि मला सगळे हसतील. मी जे छत्री घेऊन गेलीन पाऊसने आला तर कसं वाटेल ते
तिला म्हणायचं जास्त ऊन पडलं तरी पण घेऊन जायचं तरी
मग युज करायचा प्रश्न पडतो ना ना स्कूलमध्येध्ये मग सगळे पोरं हसतात ना मग माझा पोपट होतो ना ग मग असं नको करायला ना
मग काही तर बरोबर आहे ना.
ज्या दिवशी छत्री किती पोर हे राहतात नाग
कारण आता लहान मुलांना ते एक असतं ना की नवीन काय गोष्टी घेतल्या गेलं के शाळेत ्यायच आपल्या मित्रमैध दाखवायचं.
अगं मी तिला सांगते आता ते प व्हॅन मध्ये जाते बरोबर आणि व्हॅन स्कूल पर्यंत राहते आणि स्कूल लगेच स्कूल मधून व्हन आली तर घरापर्यंत ोड व्हॅन म व्हॅन मधून आल्यानंतर आपण छत्री घेऊन उभे राहतो आला तरी पाऊस. आणि स्कूलमध्येध्ये बी व्हॅन डायरेक्ट त्यांच्या गेटच्या मध्येच क्लास च्या जवळच व्हॅन उभी राहते. तिथे पाऊस लागायचा प्रश्न येत नाही आधीच आपल्या बॅगेचं दोन तीन किलो वजन आहे. तीन सुद्धा कमी असेल चार किलो वजन असेल.
भरपूरत ना विषय वाढलेत ना ग त्यांचे
मग म्हणजे मी म्हणते ना एकेका विषयाला तीन तीन बुक आहेत हे बघ. टेक्स्टबुक वेगळी हो टेक्स्टबुक वेगळी अ काय म्हटलं वर्कबुक वेगळी आणि ह आणि याची क्लास ची बुक वेगळी
क्लासची
असं लर्निंग बुक वेगळी मग तीन एकका सब्जेक्ट ना एकेका सब्जेक्टला तीन तीन बुक
आपल्याला एकच बास व्हायची कधी कधी तर एच दोन दोन व्हायचे विषय
मग असंय मग ते ते जडून जात. ना म बॅग आणि त्यात अजून ऑर्डर एखादं आपल्याला मराठीची जे असेल ना म्हणजे ते हिंदी म्हणतात. मराठीचीथे टेक्स्ट बुक्स वेगळी लर्निंग बुक वेगळी ह ग्रामरची वेगळी त्यात अजून त्यांचे अवय ची ब याची ती बाराखडीची ती वेगळी बाराखडीची वेगळी आणि त्यात अजून दुरे घी वही वेगळी आणि त्यात अजून सिंगल लाईन वही वेगळी म्हणजे मराठीच्याच विषयाला पाच चुकेत कुठे जातात ते म्हणजे मी जेव्हा ति हे काढते ना पिरियड काढते. त्या मला सुचत नाही कधी कधी एखादी बुकनेस नकोन जायला घरी टाकू नको जायला.
एवढं एवढं कस काय पण त्यांना आत्ताच एवढं असेल तर मग
सीबीएसई बोर्ड सीबीसी बर्ड आहे नाग तिं मग ते आयीयसी बोर्ड टाकलं पण नाही अज सीबीएस बर्डला टाक.
बाप हम्म् त्यामुळेच असते. बरंच झालंय बाबा आपल्याला दिस बरं होतं सहा विषय असतील तर सहा वया त्यात पण काय कायचल तर फक्त दोन तीन वया करायचे. पण दोन दोन बस एका वयमध्ये दोन वर्ष
फक् ते एकच सोयस करे होमवर्क राहतो रोजचा ते होमवर्क ला आहे ना ऑल सब्जेक्ट ला आहे. क तेवढंच फक्त सोयस्करे बाकी काही नाही. ऑल सब्जेक्टला एकच आणि एच दिवशी होमवर्क म्हणजे एक होतं मंगळवारी
पण मी म्हणतेय त्यांचा जीव केवढा आहे त्या पोरांचा
ती जेव्हा जाते ना सकाळी सकाळी स्कूलला ना लिटरली मला कस तरी होत कारण ती गेल्यानंतर ना सगळे झोपलेले जातात तिकडे सासू सासू त्यांच्या बेड मध्ये मिस्टर माझ त्यां बेड म मुलगा पण झोपलेला राहतो इव्हन मी पण घरात येऊन जातो तिला सोडून इव्हन हो ती साडेस पवणे सात ला घरातून निघन जाते पवणे सात ला
बापरे किती लवकर उठावं लागत असेल ना पण
सव्वा मी पाच साडेपाच ला उठते आणि तिला मी सव्वा सहा साडेसहाला उठते मी साडेसहा एका उठवते तिला पंधरा मिनिटात टोटल रेडी करून ठेवलेलं राहत मी घरात तिचं तिकडं हांघोळीचं पाणी काढून ठेवायचं सगळं रेडी करून ठेवलेलं राहं इला उचलतेणार म्हण
म्हणजे पटापट आवरून तरी होतं तेवढंच आणि झोप पण व्हायला पाहिजे मुलं रात्री कधी कधी उशीिरा पण झोपतात ना
सुशरा झोपतात माझे कार यांचा टायमिंग
यायचं उलट असेल ना
हा ये उशिरा येतात आणि यांना त्यांच्याशिवाय झोप लागत नाही मुलांना ते केव्हा
कारण आता ते कारण दिवसभर आपण बघत नाही ना ग दिवसभर तर शाळा अभ्यास त्याच्यानंतर क्लास त्याच्यानंतर हे लोक येतात कधी
मुलगा जातो आई मुलगी जाते तेव्हा ते नाचतात उठलेले बरोबर म्हणून तिला ते बघायला भेटत नाही आणि संध्याकाळी दुपारी येत नाही सकाळी खाऊन जर गेले तर दुपारी येत नाही आणि जर आले तरी पोडगे थोडी फ खेळ पोराला भेटत असं मरात्रीच त्यांना मिळत मरात्री कि येऊ ना तोपर्यंत वाटत बघत राहतात लिटरली मी बेड म राहते बडेड मधून सतात ते दोघं भाऊ बहिणींना आवाज कळून जगतं बाबा येतय असं नॉर्मल कढीचा आवाज असो च चावीचा आवाज असो
म्हणजे ते वाट बघत असतात त्यांची कि ते कधी येतील आणि मला त्यांच्यासोबत आता बोलायचंय किंवा काय त्यांच दिवसभराचं असतं ना रुटीन काय झालं आज हे झालं ते झालं त्यांना पण सांगायचं असेल
सगळं घरात आले आल्या दोघं भाऊ बहिणी अशी नटकतात ना जसं आपण कधीच्या भेटलेलच नाही आहेना
असं आता बघ ते तर आहे माझे तर सच महिन्याचं आहे पण तुला माहिती आहे का आता खोटं वाटेल पण तनी ना ते टाइम झाला ना त्याचा सव्वा आठ साडेआठचा टाइम झाला की तू घड्याकडडे बघ तो आणि दरवाज्याकडे बघतो
हम्
माहिती का आणि हे गौरीने सुद्धा म्हणजे व्हिडिओ कॉल वरचे माझे पप्पा वगैरे फोन करतात ना त्यांनी सुद्धा ते बघितलंय की तो घड्याकडे बघतो आणि दरवाज्याकडे बघतो त्या टायमिंगला म्हणजे त्याला बघाणी त्यांनी आला ना त लगेच स्माईल अस अ
ह म
क कधी एकदा मला घेताय असं होतं त्याला एवढीच तर आहे ते आता
तेच पोरं खूप शार्प झालेत आता
खूप हुशार झालेत आणि त्यांना असं असतं की मुलांना हल्लीच्याला ना आई वडील दोघं सोबत फावजी नसतात.
माहित आहे का म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करा.
हम् हम.
जं त्यांची लाड करा असं त्यांना लाड करून घ्यायला वगैरे खूप
पॅमपर पॅम्पर करायला पाहिजे आईवडलांनी असं त्यांची इच्छा असते. आता बघ ना हिने क्राफ्ट घेऊन गेलेली होती. रात्री अचानक रातचं ठरलं म्हणे मग् आम्हाला आहे ना मौन करायचंय ते बी आपल्या कपड्यांच्या बटन असतात ना त्याच्या नि मून बनवून घे जायचा. म्ह मला ते ते म्हटलं आता.
नच म्हणजे पूर्ण काही ड्रॉइंग टाईप काडून त्याच्यामध्ये चिटकवायचे.
हा चिटकवायचं होतं बटन बटलं म्हटला तो मेसेज मला चार दिवसापू झालाय बलं पण माझ्या लक्षात नाही पण बरं झालं म्हटलं एक काप कागद कापला. तो डिश चहा करायचा तो मून कापला बरसाासोबायाकड बट स्त्री ह सासूबाईंकडन बटन मागवले तिला ते एका डबीत बटन दिले. थोडेसे थोड चिटकवण्यासाठी सामान वगैरे दिलं सगळं हा स्कूल स्कूल म स्कूलमध्ये करायच. पण मी तिला रेडी करून दिलं सगळं तो मून मूनचा शेप हा हा मूडचा शेप कापून दिला तिला ते बटन कसे कसे लावायचे ते सांगून दिलं.
ते सांगा इतला.
हम् तिथे तिने तो करून आणला ना आता दाखवते.
पण बघ आपण आता. आपण आहोत तरी आपल्या मुलांसाठी अव्हेलेबल आपल्या आई वडील आपल्यासाठी अव्हेलेबल तर होते का?
काहीच नव काहीच.
काय चालंय अगं फक्त मातीचे आपल्याला फळं वगैरे करून आणायला लावायचे ते. पण कधी परीक्षेला
परीक्षण
आपली वार्षिक परीक्षा असेल तेव्हा वर्षातून एकदाच ते कार्यानुभव कार्यानुभवच त्रास तास असायचा. त्याच्यामध्ये आपल्याला घर बनवा किंवा कागदी फुलं बनवा. आणि आपण सीताफळ किंवा सफरचंद असं काय? काय काय पेरू वगैरे बनवायचा आणि त्याला कलर देत - होतो. हे सुद्धा करायला कधी घरातले नव्हते सोबत.
कधी त्यांनी असं विचारलं तुम्ही काय -
काहीच नाही शाळेत आणि आपण काय करायचं शाळेतलं आपल्याला म्हणजे आपल्याला जे सांगत ते आपणच बनवायचं. मग कधी आपल्याला दिवाळी आली तर त्याच ग्रीटिंग कार्ड बनवा. दिवाळीच आणि. आकाश कंदील बनवायला लावून आणायला लावायचे म्हणजे शाळेमध्ये परत. घरं बनवायला लावायचे. आणि प्लास्टिकच्या पण नाही का अ म्हणजे वेगवेगळ्या गोटीव कागद. जास्त होत बघ त्या वेळेला गोटीव कागदाचे असं नाव होळी वगैरे बनवून आणायला लागायचे.
तेच तर.
आता तसं काही राहिलेलं नाही आधी सारखा आणि आई वडिलांना वेळच कुठे होता बघायला. पोरांना काय पाहिजे काय नाही काय अभ्यास तर म - कधी बघितलंच नाही त्यांना कधी कधी तर ते आपल्याला शाळेमध्ये पॅरेंस मिटींग असायची त्याला रात्री यायला सुद्धा त्यांना कधी जमायचं. आणि माझी लहान बहीण आता तिच्या पॅरेंट मिटींगला मी जायचे कधी कधी तर.
मग?
एवढं असायचं.
चालेल मग घ्यु.
चालेल चल.
मुलांच वगैरे बघ आता काय? त्यांचं बघ शाळेतून आले त्यामुळे मग त्याचं बघ म्हटलं.
तिचं बघते आता ती? चालेल चल हो हो चालेल बाय.
चल मग बाय.